ओ
हा आग मगाशी मी केलेला यायलाय यायलाय. मगाशी मी तुला एक फोन केलो बग आपण बारा मिनटं बोलो कीनाय ते आता ते फक्त चारशे अठ्ठेचाळी ळीस मिनिट सेकंदाच दिसाय लागल्यात मला. सहाशे अठ्ठेचाळीस काके काय माहित. बारा मिनिटं बोललंय की नई सातशे चोवीस पंचवीस जात्यात.
असं कसं?
आता तुझे किती पडलेत.
माझ मगाच सातशे पंचवीस पडलं.
आणि आत्ताच?
आत्ताच मला कसं पडल तुला पडतणार ग तू केल्यास
अग आत्ता तच नव्हं आत्ता जस्ट आता कॉल जो कट झाला तो तू केलतीस.
ते व्हय ते तर बॅक बॅक च होत का?
नको नाही कट होत फोन बॅग घ्यायला.
ह नंतर बघतो मी.
हा.
मी अ माझी रिंग चालू आहे बघ मी आता आत गेलो होतो. आता रिंग ऐकू आल्यावर मग आलो.
मी आता बघालय सेटिंग कुठ? दिस ना मला ते सेटिंग मध्ये बघतो मी सरळ बघाय नाही बघतो आणि करतो.
हा ऍपच्या सेटिंगमध्ये बघ.
ऍपच्या सेटिंग मध्ये च कि तिथं जिथं प्रोफाईल दिसत तिथे सेटिंग मध्ये ना,
हा.
हा बघतो की मी सरळ बघितल नसलं नुसता सेटिंग बघालतो तेवढ्यात तुझा फोन आला म्हणून ते ठेव जाआता बघ तुह्य झाल्यावर परत.
हा हा बघ हे माझं नाय आला तूच केल्याज आत्ता.
ह हा नाही आधीचा ग
हा हा आधीच्या का?
चालतंय तेच म्हणालतो मग जाऊया मग कामं करून येवूया सगळी तुझी पण काय कामं असली. तप काढ सगळी करून येवू या.
नाही माझी काम आहेत खरं करू पण शकत नाही असा विष करून पण काय उपयोग नाही. नामदेव भवनला.
ते आता स्कूल चालू झालं तेव्हा सेल चालू होता ग तेव्हा गेलतीस काय?
नाही नाही तिथ नाही गेलो ते एक एक तिथं गेलतो ते महेश भवनच्या पुढं एक झालयं तिथं आता नवीन तिथं एक गेलतो आणि हेचं ग आपलं ते येत नाही का प्रत्येक वर्षी शाळा चालू व्हायच्या आधी सेल
हा हा.
तेअला गेलतो आणि ते. जिम्नॉशियम मैदानच्या तिथं एक आहे की डोक्यालिटी
हा तेच तेच की डोक्यालिटीचचं
हा होय गेलतो मागच्या वर्षी पण गेलेलो तिथं.
मागच्या वर्षी गेलेलीस माहित आहे सोड तु त आता कंपॉस का काय आणली ते दाखवलेलीस मला कवा तर मी आल्यावर तवा
कंपॉस नाही का मागच्या वर्षी सगळं तिथनच घेतलं होत.
हा तेच मला दाखवलेलीस तु तवा आलेलो तवा मी घरला.
ह्या वर्षी नाही तिथनं घेतलं ह्या वर्षी माझं काही नाहीच आहे.
होय म्हणजे तेच ग तिथ सॅक तेन बघ अ बघित गेलो मग मम्मीला म्हणलो ज मला काही लक्षातच नाही ते जायचं. ते चांगली होती आता गेला असेल सोड ते
हो परवा होता आग ग योगा दि योगा डे होता त्याच्या आदल्या दिवशी होता.
हा.
तेला आता हायं काय नाही माहित म्हणजे त्यावेेळेला गेलेलो नाही पूर्वाला मॅट घ्यायला.
तिथंन घेऊन आलीस काय?
होयं बघितलो खरं नव्हतं तिथं संपलं होतं मॅट
हां म्हणजे बॅगा तेन कशा होत्या बघायला जायला पाहिजे होत मग ते घरात तेव्हाच काकाना तात्याला तेन आणलं त्यात राहिलंच ते जायचं.
ह मला पण घ्यायची आहे बॅग.
बक्की तेच झालंय ग सॅक घ्यायचीयं.
माझी कधी माहितेय आठवीत आठवीत घेतलो होतो मी.
हा माझी पण माझी पण ती एक लाल बॅग होती. क नी मी सहावित असताना घेतलय बाळ मी एफ वाय ला जाऊ पर्यंत काढलेय. सहावी, सातवी, आठवी, नववी, दहावी, अकरावी, बारावी एफ वाय.
शपथ
कारण ती बॅग लई लय भारी होती ग जरा अजून पण त्याला काय झालेलं अजून पण चांगली बॅग. फक्त ते बॅगे च चिना खराब झालं तेवढंच झालंय बाकी सगळी चांगलंय कुठं काय फाटली नाही काय नाही तेवढं जाड कापड हाय त्याच.
लो माझी पण चांगलीच होती नेले दीदीने जाताना तिच्या तिला कंपनीचे लॅ लॅपटॉपची बॅग त्याच्यात काय बसत नव्हतं मग माझी मोठ्ठी आहे म्हणून नेली.
हां माझे पण भारी आहे का मग त्याच तू कुठन घेतलेलीस मी डी मार्ट मध्ये घेतलेलो.
डी मार्ट मधली एवढे दिवस टिकली.
होय टिकली पक्की आहे.
अगं होय माझी मैत्रिण पण एक घेतलेली डि मार्ट मधून बॅग. आठवीत असतानाच अशीच अशीच घेतली होती एक वर्ष तर टिकू दे म्हणून. ते अजून होती चार वर्ष
बघ तिथल्या का तथलं कारण का जाड असतात ना आणि ते टिकल्या मग भरपूर टिकल्या. आणि अजून पण आता परवा त्याच्यात सगळं माझं जुनं सामान भर म्हणजे जुन्या वह्या भरुन ठेवलेला त्या. काढलय आता आणि त्या आता धुवून ठेवायला लावलंय मम्मीला ज त्या तशा उलट्या चीन आहेत त्या माहितात काय असं दिसत नाहीत वर्ण चीन तशी चीन आहे त्या बॅगची.
म्हणजे कस गं
म्हणजे असं माझी लाल कलरची आज ना नाही चेन बाहेरनच आहे. पण आपल्या बॅगेला आतल्या आता बॅगेला वर कशी वर चैन दिसते आ आतल्या बाजून. कशी दिसत असते आपली बॅग बॅगची चैन चैन लावल्या आतन मग कशी दिसत्या.
हा तस हां हां हां कळाल कळाल तसं
ह्ं तशी दिसत्या आणि ती हाय मग जर तस चिना कुठं लावून मिळतात तर बघायचं. मिळत असलं
दुकानात तर विचाराय पाहिजे? ते हो ग चाौकचा तिथं आहेत की
बघितल हो ते म्हण ह्याची चिना्हा उलट्यात लावून मिळत नाही ह्याला विचारायला पाहिजे? आपलं तळ्यावर
तळ्यावर बघायला पाहिजे.
तेच की
उद्या काढ तुझी काम सगळी काढ आपण उद्या जाऊन फिरून येऊया.
चालते प तर म तर म्हणजे मी कता क्लास चालू होईल क्ला चान ठेवला क्सास चालू झालं तर जायचं तिथल्या तिथ घरायचं नाही तर ते क्लास चालूच झाला नाही आ.
हा हा ह.
असं झालं. मग ती आता ती कुठं राहायला बिला हॉस्टेलला बिस्टेलला म्हणलं तर ती बरी आहे ना त्यात कपडे भरून न्यायला येत्यात.
होय.
परवा ती अमेझॉन वरन एक मागवलेली निळ्या कलरची ती पण भारी आहे छोटीशी अशी. पण ते आता अस बॅग लई कपडे बिपडे बसत दोन दिवस कपडे बसू शकत्यात अशी बॅग आहे. छोटीशीये त्यात तेवढंच मा कॉलेजचं कस वह्या तेनं बसण्यासारखी हाय.
हा हा. हे स्वराजच्या पप्पांना आहे काय बरं आत्ता?
हाय कि हाय. बराय आता. मगाशी गेलतीत व्यायामला, आले असतील आता. साडेसात पर्यंत येत्यात ते. यांच्या फिज फिजिओ फिजीओथेरपीला नेत्यात गं.
हा हा.
हा.
क कोणती उजवी साईडला झालेल, डाव्या साईडला गं?
उजव्या उजव्या साईडला.
बोलायला पण येत नाही का?
बोलायला येत नाई ते कसं बोलाय बोलायला हितं नरड्याला हे होतं ना. पाईप घातलेलं ते होल नसतय काय.
हा हा.
ते होतं मग त्याच्यामुळ तिथलं ते होल मुजलं मग तिथं अजून पडत तिथं नाजूकस असतय की आप आपल्या गळ्याच्या इथलं, त्याच्यामुळं त्यांना बोलत्यात सोड तस पण मोठ्यान आवाज येत नाही, एकदम लहान आवाजात
हा हा बारीक झाल्यात म्हणाले, पूर्वा सांगाय ती.
बारीक म्हण तरी नाही बाई एवढं बारीक असं एखांद पेशंट जर आठवडाभर ऍडमिट दिसलं की नाही एकदम खिडमिड होतयं की नाही तस त्यांच झालेलं नाई. पण हायेत, अ ह्याच्यात आहेत जरासं पोट जरासच उतरलंय पोट पण त्यांच.
हा ह.
बाजू तेवढी बारीक झालिया ब, हात बारीक झाला उजवा आणि पाय पण बारीक झाला उजवा.
हो एकच कसं म म्हणजे एक बारीक एक साईड बारीक एक साईड मोेठ्ठी असं झालंय?
हा म्हणजे ते हाताला आता काय रक्तच नाही ना, कायच नाही ना पोषण त्या हाताला पायाला त्यामुळे ते जरा जरा असं वळकून येत नाई सोडं पण जरा जरा बारीक झालय अस नॉर्मलमध्ये.
आता किती दिवस ते हे थेरीपी?
काय फिजिओथेरपी तीस दिवसाची आहे बाई ती. ते डॉक्टरन सांगितलंय. तीस दिवसात तुमच पेशंट प्रॉपर बरं करूनच देणार म्हणून म्हणजे हात वगैरे वर्क करणार बोलायला लागणार, चालायला लागणार. अस सांगितलंय आणि ते कसं तेल तेल लावून चोळायचं पण नाहीये ते. कारण आधीच ते ढिल्ल पडलेलं असतयं आणि तेल तेन लावून आपण काय करतोय शरीर ढिल्ल पडायसाठी मसाज ढिल्ल ढिल्ल पडायसाठी
होय ते आधीच ढिल्लं पडल्यालं असतय हं हं.
मग ते चोळायचं नाही, फक्त थोडासा असा एकदम लाईट मसाज मग ते बरोबर त्यांनाच जमतय. त्यांना जातात मग दोन तास, होय कायतर तिसरंच माणसं कशी आहेत माहितीये नव्ह घरातली.
होय. ह ह गेलेल जरास एकदम
होय आणि हायप तेच की आणी हायपर आणी हुत्यात. अगं लगेच जरा काय झालं की वरडायचं, दंगा करायचा असलं करत्यात.
असं शांत राहायचं, चिडचिड करायचं नाही. व्हय आता घरात आपलं कसं आहे तर पेशंट म्हणून आपण चिडचिड करायची नाही, शांत राहायचं असं तसं असतय च की नाही आणि एवढं हायपरच होत्याच लगेच.
बापरे!
बापू, अबा अबांच्यावर बापू. दोघच्या दोघ तसली.
अवघड हाय म्हणलं.
काकींचा काय स्वयंपाक आवरला?
पप्पा मम्मीचा उशर आवरला पप्पांची नाईट होती त्याच्यामूळ, बसल्यावाटत तिकड जाऊन आता.
हा हा. तुमची आजी?
आजी गेल्या बई कुठं काय माहिती.
अ एक दोन दिवस झाल आल नाही वाटतं इकड पण.
आली नाय? आल परवादिवशी आलती वाटतं की.
काय माहित मी आत बित असल. नाहीतर
हा. होय म्हणालती ग परवादिशी बहुतेक गं परवा आमावश्याचा नारल ते सुतक संपलेल्या दुसऱ्या दिवशी फोडलाय.
ए त्याच्यानंतर माहितीय, सलग चार दिवस आलेले तिने एकएक एकएक नारळ घेऊन.
काय माहिती मग आल्यानंतर
आता तर काय एक दोन दिवस नाहीत बहु
पाऊसच ना, काल पण पाऊसच होता की बारीक बारीक.
होय. संपला असतील आता झाडाचा नारळ.
नाही आहेत की. खूप काय मल मी तर त्या झाडचा एक पण नारळ बघाय नाही घरात तीच पुडत्या तीच घी
ए लई मोठ हायत ते नारळ.
होय अ गं दिस ते मला तर दिसत्यात. मी सकाळी उठल्या उठल्या जात्या बघ बघायला तिथं.
माहित हाय चाळीस किंवा पन्नास रुपयाेला एक नारळ असेल एवढा मोठा नारळ आहे त्यो.
बग की कसलं मोठं हाय, त कारण पाणी कसलं गोड असेल का नाही त्यातलं.
होय आणि आजी तुमची देत्या तीस रुपयला त्यो नारळ.
सांगायचं ग मग पन्नास रुपयाला देत जावा म्हणून.
त्यांनी ऐकत नाहीत, कोण घेत नाही म्हणतात.
व्हय व्हायचं कि आता काय कसा कसा तर लिंबू विकत्या, पपया विकत्या, पेरू विकत्या.
किती झालं ग? अकरा मिनिट झालं.
आता कट होईल. तू करणार परत मग?
आता कुठला टॉप
आता काय म आता विचार कर काय बोलायचं आणि मम्मी सारखा काढ कुठला तर टॉफिक.
फ्लो फ्लो मध्ये आहे तोपर्यंत बोलूया, परत नंतर सुचत
होय होय म्हणूनच की, आता हे झालं की तुझंच कमी झाल्यात कॉल तूच कर मी काय मैत्रिणींना करू शकतोय. मी तुझा हा कॉल झाला की नंतर मी मैत्रिणीला करतो.
हा चालते करतो थांब हा कट.
हा चालतय.
माझं किती होत, पंधरा झालं.
झालं ते आता ह्यो करणार ते सोळावा होईल मग.
होय खरं त्यातलं क नाही एक दोन कट झाल्यात ते बीजी बीजी झालेत. ले होती की आता किती वाढतोय काय माहिती?
होय लइतलय चौतीसपुर आणि आता उद्या काय कर दुपारी एकदा वेगळ्या नंबरसाठी म्हणून मम्मीच्या नंबर ला कर फोन मग त्या दुपारी पप्पांच्या फोन व करून घेऊन बसत त्याच्यावर कर फोन. दुपारी म्हणजे पप्पा पाच पर्यंत असतात तवा कर.
हा हा करतो.
हां